तर नाही आलं
हां सांग की मला
अय आता वीस रुपये नोट दिली कानाय
हां
कि पाच रुपये द्यायला नसत सुट्टे ठोकळा हा
अच्छा सुट्ट्यासाठी म्हणतीसूय म्हण ते पाच रुपयया नंतर नेक्स्ट टाइमला दहा रुपये घेऊन मट्टा द्यायचा.
हा नेक्ट टामला ते टोकन घेऊन याचं
अरे मग खोळ्या मग तर ते ते काम लय बेकार आहे मग
आह
मग ते गुगल पे आहेच की मग
नाही ना एकेक आरे लय म्हणजे काही काही जण अडाणी येत्यात काय काय जण बळण करायला येत्यात तसं म्हणजे सुट्ट नाही ऑनलाईन नाही दोनीवि नाय म्हणतात दिसताना सुशिक्षित दिसत एकदम ऑनलाईन
मग आता त्यांन पाचशे दिलं आणि पंधरा रुपयाेचं घेतलं तर काय करणार मग
त्याला चालतय गी आरती चालतेय गी बाकीच सुट्ट मिळतेत रे पाच ठोकळ मिळत नाहीत.
मग पाच पाच कॉईन कट करावं लागल.
हा मग पाच पाच कॉईन नाही मिळत रे कुणाकड गेलं सुट्ट मागायला तर पाच पाच कॉइन बँके बँकेत कुठं देत नाहीत. म्हणून ते हे करायचंय. लक्षात आलं का तुझ्या प्रत्येक जण पन्नासची नोट देते शंभर नोट देते. मग बाकीचं दहाचं पन्नासचं असत पण पाचच नसते.
हां मग ते पंधरा रुपयाला पाच रुपये द्यायला
एखाद्या वेळी काहीच नसलं म्हणजे दहा रुपये बी नसल सुट्ट
त्याच्या आईला त्याला असं सांगलं नाही पाच रुपये उद्या घ्या मग ते सारखं मग म्हणणार. सागर अरे पाच रुपये उद्याचं बाकी हों की आपलं कालचं ते मग सारखं नाहीत ती पण सांगायला चालू करणार
कुठलं
अरे आता समजा कोण व ओळखीच आहे ते त्याला जर म्हणलं नाही पाच रुपये उद्या घे नाही तर पाच रुपये उद्या दे मग त्याचा काय उपयोग नाही रे
नाही मला समजलं नाही तू काय म्हणतेस
अरे आता कोणी पण आता कोणी पन्नासची नोट दिली. ठीक आहे आणि सागर म्हण माझ्याकडे तीस रुपयेच आहेत पाच रुपये उद्या घे मग तेव म्हणणार चालतंय मग ते त्या असं सारखं सारखं का करायला लागलं तर ते म्हणणार परत म्हणणार माझं पण कालचं बाकी होतं हे होत
अरे तसं नाही तसं नाही मी काय सांगतेय. पन्नास रुपये दिल गिरायकाने आणि मट्टा पिला आता पंधरा रुपे हो आहे बरोबर का
बरोबर ह
हा मग त्याला काय द्यायचं चाळीस रुपये अ तीस रुपये द्यायचे.
आणि
आणि पाच ते कॉइन द्यायचा ह हा मग तू वेगळंच समजाला लागलास तू पाच रुपये जमा पान ते कॉइन अडकलं ना
हा मग ते बाकी पिकेचं काही भानगड नाही
हा मग ते कॉईन घेऊन येण त्याला भागच आहे पुढच्या वेळी पाच रुपये त्याचा आपल्यालाडे हाडाकलं त्या
हा तेच झालं की रे
हा म्हणजे ते पुढच्या वेळी जख मारत येतोय आपल्या कड
हो तेच झालं की म्हणजे सगळं पाच घ्यावं लागेल तुला कॉइन.
हा मग पाच म्हणून पाचच कॉईन नाही घ्यायचं. प्लॅस्टिकच एक आपल्याला नसतं हि पाहिजे का गोल पाहिजे गोल सागर मट्टा नसल तरी चालते नसल तरी चालते रस्ता प्लॅस्टिकचा गोल पाहिजे आपल्याला.
तसल कितीतरी भेटत अस. भहेरभव
आधी भेटू दे ती काय स्कॅम करू दे काय ते. ते तेव्हा खर्चात पडणारचिरे त्याला बी खर्च आहे की त्या प्लास्ट. दोन रुपयला तरी एक पडत असणार ती प्लस्टिक च एवढं कोण करत बसत नाही रे.
नाहीतर अमेझॉन वर बघू तसल काय भेडते का ऑनलाईन. ऑलाईन बघ ऑलाईन.
हम् पुण्यात मिळतय. जातो म्हटलंय एक जण जाऊन चौकशी करतो म्हटलंय.
हेथं पण आता काय काय जण करतात कॉइनवालं.
हा.
प तरता कसं करतात माहिित आहे का.
ते माहित आहे माहित आहे त माहित आहे तो पण घ्यायचा. हम्म तिकडं मग ते घ्यायला जायच.
इथं टोकनवाला पण असल ते पाच वालं असलं काय नाही तर.
मला ती पाचचा प्रॉब्लेम येत त म्हणून त डोक्यात आले.
म ते आता करून टाक पंधरा रुपये. सागर मठा पंधरा रुपये.
काय करण होतो हे असल पड नको म्हणून का नाही वीस करण होतो आणि. तीनशे एम एल ग्लास करण होत म्हणजे ग्लास बी वाढवणार होत. पण कसं झालं गिरायक म्हणत एवढं बरीच जण म्हणतात एवढं एकदम वाढवू नका. पंधरा करा वाटल्यास काहीतरी तेव तोडगा काढा डायरेक्ट दहा ववर न तुम् वीस ववर गेले म्हणणार. हला लय झालं धंदा हा मग धंदा लय झाला म्हणते तासून.
कारण मग त्यात कसा म काय काय जण अशी पण असतात ते तर मी. ते दहा रुपयाला चल असं होऊन जातं या.
नाहीहाला कोण ठेवणार नाही आता सोड मी ज्यावेळी रेट हलवणार सगळ्या इस्लामपूरचा. त्या जरी ठालणार.
ू किती कत आपलं काय नव्ह त्याचं.
दगड्या दगड्या दहालाच एक. ते महावीर डेरीवाला दहा ला जिकते. ते सगळे थांबले तर माझ्यामुळे थांबले तर रे.
अच्छा सागर पंधरा केलं की सगळे पंधरा करणार दगडून लगेच नाही करणार. पंधात दगडून नंतर कर.
त टेन्शन न घेऊ तेव्हा माझ्यापेक्षा वयत तगला हाानं. तेव्हा माझ्यापेक्षा व्हा सगला ान लय हमा दिवच्या माहि लय ह पैसे मिळते त्यात सोड पण सर्राचे झिजले होते्या.
ह् आ माली जा असूद्या.
हा मग त्यान दहाणं ठेवलं तर लयस बार आहे आपल्याला लयस बर आहे. आपण थोडंफार कमवणार पण चांगलं हेस नर्सरीतलं. ती घायला येणार लान अस.
हम हं
बाकीकी काय.
बाकी बस निवाांच्या.
सोडलंस काय तुषारला बघा कशाची खबर काय ना आबा व्हय खबर बिबर काय नाही आम
सगळीकडेच असते ते आमच्याकडे काही नसते ते.
खबर आता रीलसमध्येच आम्ही गुतून हाय नुसत दिवसभर.
आता रिल्स जरा आधीमधी जरा चेंज करायच हाय ते पॅटर्न नाही वाटायचा. ते बोर होत त्याच्याला आहे त्या पॅटर्न ला आता वहिणी मागे फिरणार. आणि भाषण करणार काहीतरी आणि ती पण कुठं ती जरा कसं आहे जरा नवीन पाहिजेल ते जरा ऐकलेलं असं कसं आहे ते नायना बरोबर वाटत ते
होय होय होय पण तू म्हणतस बरं का तू म्हण तस पण तस तू म्हणतोयस तस ते इंस्टाग्राम चालत नाही इनस्टाग्राम त्यावर चालत नाही मे बी तसाच विचार करतो कि रोज नाही नाही तू म्हण तेच काय बोोलते रोज पण इंस्टाग्रामला ती नको आहे तुम्ही काय पण टाका रोज बोर हो दे नाही काय बी हो दे काय फक्त माणसानं ती शेअर केलं पाहिजे त डायलॉग ऐकून किंवा काय बी ऐकून. शेअर केलं पाय लाईक केलं पाय कमेंट केलं पाय.
हां म तिचं महत्वाच आहे की रे.
हा मग ती शेअर कधी होत माहितीय आहे का? आता ते आता डायलॉग असत्यात कनाय ते बोललेले. ते बऱ्याच माणसांशी निगडीत असत्यात म्हणजे त्याच्या रिलेटेड असत्यात. म ते माणूस ते ऐकले की लगेच शेअर करतो किंवा लाईक करतो कळालं का. म्हणून ती इन्स्टाग्राम हे करतय त्याला पुढ पुढ करतय ते आणि कुठला आता आजपर्यंत एवढ व्हिडिओ टाकल्यातं काय फॉलोवर फक्त क्त तेराशे च काय
हम् हम.
तर व्हिव किती यत्यात माहतीय आहे का पंचवीस हजार तीस हजार असं व्हिव असत.
हां तेच झालं की रे.
मग ती व्हायरल होतय थोडक्यात काय व्हायरल आता तू अ जर मिलियन मधली बघितलीस कुठलं बी स्टार बघ आत्ता तो हे आहे बघ जास्त करून आत्ता एकवीस मिलियनच सत्तावीस मिलियन चे एक दोघजण आहे ते तर त्यांचे व्हीव किती असतेत माहितीय हाय का अ अ दहा मिलियन पाच मिलियन.
हा तेच झालं गी रे.
हा मग त्यांचे व्हिव कमी आहेत त्यांच्या फॉलोअर पेक्षा आलं का लक्षात म्हणजे आपल्याकडे त्यांच्यापेक्षा भारी कला चालली आता आपली.
अच्छा.
हा मग आपण आता जे चाललोय ते बरोबर रूट वर आहे तू म्हणतोस कणी चेंज करायच पण ती चेंज करून नाही चालत ती माणसांना ती आवडते ती डायलॉग आवडते. ते लेडीज ला हे ते करण्यात ते काय उपयोग नाही आणि मी त्यो बी विचार केला की आपण जर चेंज म्हणून आपण कुठं गाणी म्हणून टाकलेलं किंवा डान्स करताना. ते कसं होतंय आपल्या प्रतिमेला बी हे होत
नाही ते नाही ते तसला डान्स वगैरे कोण टाकते तेजायला ते नाही हे ठीक आहे पण जरा डायलॉग जरा असावं जरा व्यवस्थित.
ह
ते आता मी एक दोन डायलॉग बघितले ती मी ऐकलेली निघाली ते नंतर मला मग मला काय वाटतं आयला मग तेच काहीतरी असणार आहे म्हण मी एक दोन बघितली पण्नच
हा मग तशी तशी बघणारे वेगळे आहेत पण समोर आल्यावर समोर आता नवीन माणूस असला नाही त्याला समोर येतच ते मग नवीन माणूस म्हणतो हा लेडीज कोणतरी नवीन आहे असं म्हणून बघत आणि
हा ते बघते की डीज नवीन आहे म्हणून बघणार शंभर टक्क्या
हा मग तशी लि आहेतत रे रोज फॉलोइंग तुला सांगतो शंभर पन्नास शंभर पन्नास चालूय रोज नवीन फॉलो करतात शंभर पन्नास
त हळळूच होते ती सोड हळूच होते ते काय पन्नास के शंभर के झालं तरी
मला बरीच जण रील स्टार बी म्हटली ती की असं असं तुम्ही घरातलं टाकत जावा. बरीच जण म्हटली घरातलं टाकत जावा हे करत जावं पर्सनल तुम्ही अ कुठं बाहेर निघाला असं ब्लॉक करायचं किंवा
हा ते यूट्यूबवरती ब्लॉक.
पण नाहीती आपल्याला नाहीती
ते ना आपलं काम धंद्याचं आहे आपलं मग ते ब्लॉग वगैरे कसं त्यासाठीच आपल्याला काढावं लागते सगळं बाकीच मग काहीच होणार नाही नाही होणार मग ते मग त्यातच गुंतावं लागेल मग ते मट्टा बिट्टा सगळं बंद करावं लागेल मग
तसं
मग ती वाढणार नाहीतर आपण चार महिने करणार आणि बाकीचा दिवस म्हट त्या ममध्ये घालणार मग का उपयग त्याचा आ आता हे आता वहिणीच आहे आता वहिणीच आहे आता थोड्याच दिवसाांन ते बंद होणार
हा
मटठा चालू आल्यावरती
हो बंद होणार आता डायलॉग बाजी बंद झाली तरी चालते रे आपल्याला कधी बी टा बंद झाल आपण परत ते टाकलं की आणि भिऊ येणार असा हा आता काय मटत्याला डायलॉग बाजी सुरू होणार ब
आता ते हचं मठ्याचं तर वेगळंच आहे ना आपलं अकाउंट ते वेगळं आहे हा ते वेगळे येणार
हा बाकी चाललंय काय तर करत राहा आज आपलं दन याचा विचार करायचा नाही थमकट करतो झालं
कट करतो र मी तर कायतरी घेतो र